हॅलो. हा काय कराले मम्मी?
काही नाही बसलोय.
हा. हो का. झालं जेवन?
हो जेवण झाल.
हो का काय बनवल होत आज?
हेवण हल तर शेवचीभजी, खिचडी, पोळी.
हो का अच्छा. तुरत होती का तुम्हाला.
त्यापडकी सगळ्यांनाच आवडते. मगजेव न के सता हम्म.
हम्म पाणी वगैरे कसं चालूय तिकडे?
बपा फोन चालूच हाय..
हा.
ह झाल काय जेवण.?
हम् हो आमचं झालं ना जेवण.
हम्म हम.
हम् आज आलूची भाजी केेली होती.
हो का हा.
पोळी. वरण. भात.
हा. हा. अजून कुठं फिरायला नाही चाललेय का?
ना चालू आहे आता विचार. चिखधरायला जायचा. हम्म आता हे पावसाच वातावरण. वातावरण झालोय ना इथे मस्त मग वॉटरफॉल हा. वॉटरपार्क ला जाते तिकडे मस्त.
हम पयदा सरखकड
हो आता पाणी असं चांगलं आहे ना सध्या. तर या महिन्यात चालूय विचार जायचा तिकडे.
जायचं.
जाऊया ना सोबत. मायमाताई वगैरे सर्व. हम्म. तुम्ही पण चला ना सोबत चिकनधरायला. आपण सोबत जाऊ सर्व.
पाहू. ना पाहू.
हम्म बस. गाडी वगैरे करून जाऊ सर्व. एक दिवसाची ट्रीप.
हो एक देवसात होऊन जाइल ते जवळ आहे ना आपल्या चिखलदरा, खूप बघण्यासारखं जैनाचं मंदिर आहे ति
हा, तेच न. हम्म, जाऊ ना आपण सर्व मे मध्ये म्हणत होत्या मला की आपण सर्व फॅमिली फॅमिली जाऊ म्हणून मिळून, एक दिवसाचं तिकडे जाऊ म्हणे चिखलदाऱ्याला फिरू म्हणे तिकडे काय काय आहे त. हम्म, येता येता मग थोडंसं थांबू म्हणे कुठे हॉटेलमध्ये. हम्म, तसं पण जास्त कुठं फिरणे होत नाही मग या पाण्याच्या याच्यामध्ये.
हो. पाऊस नसला पाहिजे त्या दिव
हो ते पण आहे म्हणं, जास्त पाणी आलं तर मग जास्त पाहता पण येत नाही. ते बंद राहतात ना मग धबधबे, हम्म आ ता हा सध्या महिना चांगलाय हा. फिरण्यासाठी, म्हणजे जास्त पाणी नाही नेमकं सुरुवात आहे.
हा.
हम्म, तुम्ही गेले होते की नाही कुठे सध्या फिरायला?
अ शेवटला जाऊन आलो.
हो कसे गेले होते?
नाही नाही, गाडी केली होती.
प्रायवेट?
हो, गाडी केली पुन्हा बैतूलला गेलो बै तुला ते बालाजी पुराण मंदिर आहे मस्त पाहिला होतं, ते पाहिलं.
हो हो, मी पण बघितलं होतं ऑनलाईन, तिकडे असं मोठ्ठ ते सापाची गुफा
हो हो, मस्त आहे ते.
हूम्म त्याच्यामध्ये पाणी राहते, का त्या गुफेमध्ये?
हो हो पाणी राहते हो. ह अजर बधा पुूर बोल की हो, नदीत मस्त आंगोळी वगैरे केल्या
हो हो का पाणी कसं होतं तिकडे? जास्त होत का
हो पाणी खूप हाय. तरी पावसाळा्याला जेवढा नव्हता, पण तरी पाणी होत. आता तर खूप पाऊस, पाऊस झाला पाणी खूप रहा ते.
बापरे! हो आमचा चालू ए विचार, आता जायचा नांनबंद पूरमला मग तिकडे कपडे वगैरे ब बदलण्याची काही व्यवस्था हाये.
स्टॉल ए छोटी छोटी पिनांची
अच्छा चल अच्छा म्हणजे त्या नदीजवळच केलेल्या आहेत.
हो हो.
अच्छा.
हो जेंट्स बाहेरच बदलतेत ना.
हो म्हणजे जेंट्सला तर बाहेर बदलायला काही नाही वाटत, म कसं लेडीजला कपडे बदलाय.
हो हो.
हम् मग तिथून कसे गेले होते असे? शर
याच वेगळंच आपलं, गाडीच गाडी घ्यायची ना? थोडा थोडा वेळ थांबलो न गेलो म प्युअर् व्हेज गेलो तसाच केला.
अच्छा, मग रूम केल्या होत्या की तिथेच थांबले होते बाहेर? हो का? नाही तिथे बाहेर थांबणं चांगलं असतं म्हणतं ना?
पाऊस येत होता त्या दिवशी खूप. नायतर आमची इच्छा बाहेरच होती.
हो का? हम्म, मग तिकडे रूम दूर होत्या का? मंदिरा
नाही नाही, जास्त दूर नाही जवळ जवळच आहे तिथं हॉटेलीच आहे मोठमोठ्या. हो हा, जवळच हाय, जास्त लांब जायचं काम नाही. हम्म मंदिराजवळच आहे.
हम्म, हो ना नाही तर मग खूप दूर असले तर कसं पूजा वगैरे करता येत नाही ना मग.
हो, नाही नाही मस्त आहे पाहण्यासारखं हाय ते.
हो का? हम्म, मग सकाळी मंदिर किती वासता उघडतं ते?
उघडच असते ते मंदिर रात्रभर, रात्र दिवस उघडच असते ह.
बंद नाही होत?
हो चालूच असते.
हो का? हम्म, मग तिकडे महाराजाचं दर्शन पण होते का?
महाराजाचं तसं काय नसलं कुठं शिव कुराण वगैरे तर हो तिथं येतात महाराज
हा हा.
पेशंट बिशंट येतात ना तिथं तर पाहायला येतात ते, किंवा आरतीला येतात वाटतं संध्याकाळी. च्या, आम्हाला ती आरती नाही भेटली हा. ती संध्याकाळी चारची असते अन् सकाळी पाच वाजता असते.
अच्छा.
ती प्रदोष कालातली आरती, संध्याकाळची असते म्हने. साडेपाच लाच जाव लागत तीथ, म्हजे टच व्हाव लागत.
हू हू हू.
हूम तेचा हां. सकाळची पाच ला होते आरती.
हम्म मग शेवटला डब्बे घेऊन गेले होते का तुम्ही?
हुहू नेला होता पण आम्ही एका ठिकाणी जेवण केलं दुपारी, रात्री तिथ प्रसाद भेटतो. प्रसाद खाल्ला.
हा हा.
दुसऱ्या दिवशी परत मग, नाश्ता वगैरे केला येताना एक हॉटेल मध्ये जेवण केलं.
अच्छा हो का? मग शिऊरमध्ये काय भेटतय जेवण करायला?
तर रात्री खिचडी असती बसता. अस आस असते शिर्डी त सकाळी राहत भाजी पोळी देत. पण गर्दी खूप होती, मग आम्ही ते थांबलो नाही जेवायसाठी
हो का? मग रुद्राक्ष घेतला की नाही तिकडून.
हो रुद्राक्ष भेटले ना. रुद्राक्ष भेटतात हा. रांगेत उभं राहाव लागत.
हम्म गर्दी असेल खूप रुद्राक्षासाठी?
गर्दी होती.
हम्म पहिल्या वेळेस तर जास्त
तिथं गर्दीच राहते, कधी गेल त्यात
हाव, पण
हम्म हम्म हम्म.
चांगलं असते म्हणते ना.
हो, तू रुद्राच्या गळ्यात झालं ना, ह.
हम्म
त्याच्या गळ्यात रुद्राक्ष हम्म रुद्राक्ष त आम्ही पण देतो मंदिरात पण देतो, हम्म.
ते पाण्यामध्ये का, महादेवाच्या अंगावर पाणी आपण टाकतो एक लोटा जल.
तेच्यात पेशल एक रुद्राक्ष ठेवलेलं आहे
त्या पाण्यामध्ये रुद्राक्ष टाक
हो, मग ते पाणी रोज महादेवाला वहायचं ते अन तीर्थ घेयचं.
अच्छा, म्हणजे त्या लोट्यांमध्ये टाकायचा रुद्राक्ष अन मग पाणी वाहायचं?
हो.
हम्म हम्म. हो का?
त्यानी आपल्याला कोणती बिमारी गुमारी असली तर ती निघून जाते. हम्म, चांगलंय की. तब्यतीसाठी
हम्म, हो ना तेच रुद्राक्ष ग गळ्यात घालणं चांगलं अस ते म्हणजे ते महाराज म्हणतात ना.
आमची इथं सगळ्या ना रुद्राक्ष
हो ना मला घ्या लागतंय एक रुद्राक्ष. हम्म हम्म. आता तिकडे गेलो की जाऊन
पाहिजेच की रुद्राक्ष
हो, हो. आता परत जाणार आहे का तुम्ही शिवडला?
आहे इथे अस कोन?
हो का ऑगस्ट मध्ये जाऊ मस्त, ऑगस्ट मध्ये जाऊ मस्त पाणी अ मस्त, मस्त वातावरण छान राहते हिरव-हिरव. ते एक तर गाडी करूनच जाव लागते तेव्हा
हो ना तर ट्रेन न वगैरे एवढं होत नाही मग ते कसं दूर आहे ना खूप तिथून ऍटो करा आणि ते करा त्यापेक्षा आपली गाडी असली सोबत कि कसं आपल्याला डायरेक्ट मंदिराजवळच घेऊन जाते तो मग हम आणि तुम्ही म्हणता तिथ रूम आहे तर मग टेन्शनच काही काम नाही जवळच्या जवळ. हो का मग आंघोळीची वगैरे व्यवस्था आहे कि सकाळी गरम पाणी वगैरे
हो, हो.
हो का आणि मग रूमचं भाडं किती आहे एका रात्रीच?
म्हणजे एका माणसाचा हजार रुपये कि सगळ्यांच हजार रुपये?
आपण आपली फॅमिली जेवढी आहे तेवढ्यांचे हजार.
हो का मंग त पुरते?
हो.
ह एका रूम मध्ये किती जण झोपतात मग ते?
सात-आठ-जण.
हो का.
सात-आठ जण बसतात. हो.
हम्म पुरते मग हजार रुपया मध्ये म्हटलं का.
मस्त पूरतय.
हो ना. कसं व्यवस्थित झोप वगैरे झाली की सगळी दर्शन व्यवस्थित
हो हा अस असल वाटत. हो हो मस्त आहे तिथ.
हो आता जाऊ ना मग तिकड-तिकडून मग शिहोर वरून उज्जैन पण जवळ आहे वाटते.
उज्जैन, त्र्यंबकेश्वर, ते पण होऊन जाते मग सोबतच.
हो ना उज्जैनतीतून जवळ या हे ना. मग उज्जैन पण करताय म हो का.
ह माझं तीनही झालेलं आहे. उज्जैन, शिवर, आणि त्र्यंबकेश्वर. हा रे हे. ओमकारेश्वर.
हम् माझा ओंकारेश्वर आणि उज्जैन राहिलेला आहे.
हम.
पण झाल आता तेनी पण सोबतच.
ह तेिनी होऊन जात एकदम आता.
हो निघाला कि मग कस पण जातं. व्यवस्थित गाडी वगैरे असले की. हम्म ते मग ए. म. पी साईड मध्ये येत असेल ना.
हा एम. पी. साईड येते हम्म. बैरम पासून एम. पी लागते तिकडं.
हो का बहिरम हो बहिरमच ते हे आहे ना वाटते.
तिथं मस्त पाण्यासारखं.
हो का तिथे ते कोणती सुपारीच आहे का वाटते.
हो सुपारी हा सुपारीचा बैरम म झाला तो मोठठा.
हो का म्हणजे ते वाढतच आहे का अजून.
हो खूप मोठं झालं. खूप मोठं बांधकाम आहे आता तिथ.
हम्म तिकडून ती हंडी आणायची आहे.
हो पण ते जानेवारी महिन्यात जावं लागत तथडे. हो खूप मोठी यात्रा
हो का कधी किती कधीपसून होते चालू यात्रा.
त जानेवारी पासून होते यात्रा आता.
हम् जानेवारी पासून ते कधीपर्यंत?
आ तेरा ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत एक महिना असते.
मग तेव्हाच भेटते का ते हंडी.
हो हंडी तेव्हाच भेटते.
हो का. हम्म. नाही ते हांडी मस्त राहते चांगल्या.
हो.
हम्म. हम. ते.
भाजी खूप चांगली लागते.
हो हंडी मधली वरण. भाजी. वगैरे चव मस्त येते त्याला. हम्म. हम.
खूप चांगली असते चव. आम्ही करत असतो हंडीत नॉन व्हेज करतो, वरण करतो हम्म.
हम् मग ते हंडी अशी तडकत नाही का?
ती आणल्या आणल्या पाण्यात टाकावे लागते ती अंडी